आली तेव्हा.
हॅलो!
हॅलो हा बोला ना ताई.
हॅलो!
हा बोला ना.
येतोय का आता आवाज, आता आला तुमचा आवाज.
हो हो बोला बोला.
हां चालेल, नाही ते, आज मग दिवसभर बंद होतय साला म्हट
आज तर सोमवार ना, आज कसली सुट्टी? हॅलो, ब्रेक होतय आवाज तुमचा. हॅलो!
बेंदुर सन,, हां हॅलो.
हा बोला बोला. हा बोला.
बेंदूर साठी सुट्टी आहे म्हटलं.
अच्छा.
येतो का आवाज?
हो आला आला, म अच्छा अच्छा
हां.
काय बनवता मग तुम्ही? हा, काय बनवतात म्हटलं?
अ पुरणपोळी आसते पुरणपोळी, आणि आषाढ पण तळला जातो, कापण्या वगै
हां.
हा, त्या बनवल्या जातात आज त्यामुळं, आणि बैलांना नैवेद्य वगैरे दिल
हा अच्छा अच्छा. हो आवाज नाही येत तुमचा
ब का
हो, तुम्ही रेंज मध्ये उभे राहा ना, मी फुल रेंज मधेय. हा बोला आता, आता येतो बघा.
बैल नाही, ते मग काय मातीच्या बैलांना नैवेद्य वगैरे करतात मग. मग मुलांना थोडसं आता गुंतवलं त्या मातीचे बैल करण्यामध्ये.
अरे बापरे! घरी बनव
नाही राहिले, सगळं ट्रॅक्टरनीच होतं ना, काय ते
हो.
मागछे बै
बरोबर आहे, बरोबर य, हो मातीचे बैलं तुम्ही घरी बनवतात का?
आवड निर्माण थोडसं मोबाई नाही मो
हां.
बनवायला दिलंय मी आता ह्याला, कारण थोडसं मुलंपण त्या मोबाईल पासून तरी ज बलं जात, नाहीतर मग सुट्टीच्या दिवशी मोबाईलच बघत राहतात, शाळेत असतात ना ते स्कूल म बैल वगैरे तयार करायचं, क्ले पासुन असतात ते, आं म्हणून त्यांना मग म्हटलं, इतर खेळ खेळण्यापेक्षा ते मातीचे खेळणी आता आपण, शाळेत असताना लहानपणी किती खेळणी करायचो मातीची. प हे आताच्या मुलांना काय त्याच्या मु हा आताच्या मुलांना काय ते खेळ राहिलेले चं नाहीयेत. त्यांना फक्त मोबाईल टी व्ही
बस आणि टी व्ही, पहिले तर टीव्हीच होता म्हणजे असं म्हण आता मोबाईलच आहे फिक्स मोबाईल आहे आता फ्रेंड्सच नाही राहिले मुलांना, हम्म गेम खेळायचा मोबाईल वर किंवा रीलस बघायचे.
मत पोत होत नाही म्हणून हा हेच होतयं. त्यामुळे त्यांना मग सणांचं पण थोडस महत्त्व कळून येत नाही ना.
हम्म बरोबर आहे बरोबर आहे हम्, बेक होतय तुमच्या अवाज ताई?
हॅलो आवाज निट नाही येते आवाज आहे आवाज? हॅलो
हॅलो
हॅलो